हॅलो, तू काय करत आहे?
मी पण बसले.
बसलेस?
हम्म, चहा, नाष्टा झाला?
चहा, नाष्टा झाला की, तुझा?
हो झाला.
हम्म हम्म.
गेलाय हॉस्पिटलला?
गेले.
हम्म मी पण आले की, आले की.
हां.
हम्म आणि काय?
काय नाही बघ.
हम् ओपीडी नाही आहे काय जास्त?
नाही नाही आज सर सुट्टीवर आहे ते आहेत ना.
हा.
हम्म.
हम्म हम् चांगलंय.
बाकी काय? ये जा की रे आ. हॅलो.
हा बोला कि.
आणि काय?
काही नाही बघा.
काही नाही.
हम्म हम्म. आम्ही पण निवांतच आहे बसलोय फोन बघत.
हो का.
हम्म
बोला की
बोल की बोल नाही नाही.
हो
नाही गेलं.
हम्म तिथं गेलो क नाही सगळं घेऊच वाटतंय.
हो.
हम्म मग पैसे खर्च झाल्यावर आणि पाप वाटतंय.
जाऊया काय असंच टाइमपास म्हणून?
हा बघून येऊया वाटलंस तर नुसता.
त्यांना बाहेरचो आवडल नाही. आवडलं नाही म्हणायचं हे कलर दाखव ते कलर दाख खवा म्हणायचं.
हो चालेल. सॅम घेणार आहे जाऊया कि तीच्यासोबत. हम्म
हम्म. काय नाही निवांत.
हम्म हम्म. मी पण निवांत आहे.
काल कुठे गेलतीस? मी फोन केलाय तुला.
स्वयपाक करत होते ओ.
काय बनवालतीस?
काय बनवत होते? मी काल चपाती, मासवडी, मासवडीचा तो रस सा, व्हे व्हेज बिर्याणी केली होती मी काल पापड केल भाजले. कोशिंबीर काल मिस्टर आलते ना माझे. त्यामुळे हा. व्हेज बिर्याणी तर खूप छान झाली होती. पिठलं करायचं आपण पिठलं करतोय कणी पिवळ तसं करायचं ते. जरासं पातळ म्हणजे लय पण पात तरी मडियम अस करायचं आणि मासवडीला जे लागणार आहे मसाले ना ते करून घ्यायचे.
काय काय मसाले घालतेस तू खोबरं
हा वाळ खोबरं खिसून घ्यायचं ते चांगलं परतायचं मग त्याच्यात थोडस ति तीळ घालायचं, खसखस थोडीशी घालायची, लवंगा घालाय लय घालायच नाही मसाले. एक मी तर दोन दोनच घातले होते. दोन लवंगा, दोन वेलदोडे, एक दाल चीनीचा तुकडा छोटावाला टाकायच. एवढंच घातली होती मी त्यात आणि मग कांदा हा ग्राईंड करायच. पहिला वाळा मसाला वाटून घ्यायच ते. आणि नंतर ऑनियन लाल होऊस तोपर्यंत कनी भाजून घेतल्यास ते पण, घालायचं जरासी कोथमीर लसूण घालायच. चटणी, मीठ, हळद जरासा गोडा मसाला असला तर घालायचं.
हम्म.
ते छानपैकी वाटून घ्यायचं ते मिश्रण तयार होतय ते मग ते पिटला केलेलं असतं ते कनी जरा वल्ला रुमाल घ्यायचं त्याच्यावरती ते थापायचं, आणि त्याच्यावरती सारण घालायचं रोल करतोय कनी रोल एक गुंडाळ हो तसं करायचं, छान होते मास वडी. आणि रसा काय आपण अंड्याचा रसा करतोय ना?
हम् हम्.
तसं करायचं.
हा हां.
हम्म.
आणी हे बिर्याणी कशी केलतीस?
बिर्याणी अ- पहिला पाणी उकळत ठेवले होते त्यात खडे मसाले सगळे घातले आणि तांदूळ घातले तांदूळ पहिला भिजवायचं मग नंतर न ते घालायच उकळी ते येऊस तोवर इकड कनी मॅग्नेट करायचं पनीर घ्यायचं वेज बिर्यानीला तुमच्याकडे जे काही अ- पनीर असेल, काजू असेल, बीन्स वगैरे काय हे पाहिजे कणी भाज्या ते घालायच त्यात तुम्ही. माझ्याकड काय फक्त पनीर होत, काजू होते, आणि फ्लावर होते, बीन्स होते, तर पण मला नको वाटले आणि म टर पण नव्हते आणि नाही, नाही, नाही बटाटा नाही घातला मी, मला नाही आवडत बिर्याणीमध्ये. मग त्यात कणी दही घालायचं दही भरपूर लागतय, हा एक ते दीड वाटी दही घालायचं.
हो.
आणि हा परतलेला कांदा असतो तो घालायच पुदिन्याची पानं घालायची, कोथमीर गरम मसाला घालायचं. मॅगी मसाला जरा घालायचा, आल लसणाची पेस्ट घालायची चटणी, मीठ, हळद हो सगळं घालायचं मॅरिनेट करायला एक अर्धा तास ठेवायचं.
हा.
अर्धा तासानंतर ना मग कडईत थोडंस तेल घालायचं थोडासा कांदा घालायचं पाहिजे असेल तर कांदा घालायचं, हिरव्या मिरची घालायचं. आणि ते मॅरिनेट केलेलं सगळं फ्राय करायचं चांगलं थोडंसं पाणी घालून जरा एक वाफ काढायची बंद करायचं, मग नंतर ना ते तांदूळ पण शिज अर्धवट कच्च शिजवायचं ते.
हम.
हा मग नंतर एक मोठं पातेल घ्यायचं त्याला तेल लावायचं सगळं मग थोडीशी भाजी खाली लावायची मग, भात घालायच असं थर लावून घ्यायचे आणि फ्राय केलेला कांदा असतो तो घालायचा, कोथमीीर घालायच तुम्हाला कलरफुल पाहिजे अस तर कलर घालायच केसरी आणि हिरवा.
आणी दम करायला ठेवायचं.
हा दम कयराला ठेवायचं तुम्हाला केशर दूध पाहिजे अस- घालायचं मला नाही आवडत त्यामुळे मी नाही घालत. तुमच्या इच्छेन आणि द कराय ठेवायचं छान होतंय हम्म
म झालं बिर्याणी सोबत काय राहता केलतीस
हो केलते की कोशिंबीर केलते काकडीची काकडी कांदा टोमाॅटो
खिसून केलतीस काकडी काय चिरून
नाय नाय खिसून केल्याव होते
हम्म हम् झालं
त्यात थोडसं शेंगदाण्याचे कूट घातले होते दही घातले होते जरा मीठ हळद मीठ आणि साखर सॉरी आणि अ फोडणी द्यायची जिरं मोहरी आणि मिरचीची
हा त्याचं टाइमपर डाळींब पण घालायचं छान होतं
हो चा हो चालतंय की
हा
होतं घरी पण ते फळ मला खायचं नाही ना म्हणताना घातले नाही त्यात परवा ओटीत घातलेले आहे ओ ते
मग ओटीत घातलेलं खायचं नसतंय
हा पहिलं फळ नाही खायाचं
आल्याव नऊपर्यंत
हा
असं पण असतंय व्हय
होय
आणि कुठलं फळ खायचं नसतंय
डाळिंबर असं नाही ओ त्यांनी फळ वट्यात घालत्यात प ते कुठलेच खायचे नाहीत
हो कुठलं कुठलं घातलेलं
मला केळी घातलेलीत ऍप्पल होतं संत्री होतं अ कवट एक होतं आणि कुठले होतेत बाई दोन चिकू एक होतं आणि डाळींबर होतं
हो मग आता हे खायचंच नाही लग्न होपर्यंत
हा नाही खायाचं लग्न झाल्यानंतरनं पण वर्षभर काय तर खायचं नसते वाटतं एवढं नाही माहिती मला मी आणले ते खायाला मला सगळ्यांनी सांगितलं खायचं नाही म्हणताना मग दिलं मैत्रिणींना खायला
हा हा हा बाकी काय
काही नाही बघा निवांत.
हम्म चालेल करते मी तुला परत.
हो चालेल करा. ठेऊ बाय हा.